हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला ना.
हां येतोय का आवाज?
हा येतोय की आवाज बोला.
हम्म
काय चाललय?
बाकी काय नाही बर आहे सगळ. गणपतीचा सगळा गौरी गणपती घर माझ्याकडे असत त्याच्यामुळ कुठ जाता येत नाही ना मग.
हा हा येत नाही जात बरोबर आहे. नाही नाही नाही गौरी झाल्यानंतर?
गौरी झाल्यावर कुठ जाता, परत पाच दिवसात काय ना काय चालूच असत आपले काम.
असत असत हो.
हम्म
तीन दिवस येत असतील ना सगळे तुमच्याकडे?
सगळे येतात ना त्याच्यामुळ मग कुठ जाण येण नाही.
मग तेव्हा येतात का बघायला लक्ष्मीम्या.
पाहुणे वगैरे कोण नाही,, दुकानचे माणसं येतात. मी मुलाचे म मित्र वगैरे येतात.
हा, त्यांना सैपाक वगैरे करायचं का जेवण.
नाही जेवण वगैरे नाही कुणाला करत.
हां.
आपलं फक्त लाडू वगैरे करून ठेवते,, लाडू वगैरे देते.
हा, ते तिथेच खाऊन जाव, घरी घेऊन जायचं नाही.
घरी, ज्याला खायचं ते खातो,, ज्याला घरी न्यायचं ते घरी नेतं, असं करतं
घरी देऊ ने म्हण की आपल्या घरातलं काय. घरी देऊ नये ना आपल्या घरातलं काय.
ते लाडू वेगळे बनवते मी खायला.
हा हा हा.
हम्म.
हा, मुलं आजूबाजूची येत असतील, आजूबाजूच्या घरात पण आहेत का लक्ष्मी.?
हो आहे एका ठिकाणी, एक दोन ठिकाणी आहे.
हा हा हा, जवळ जवळ आहेत का?
हो.
हा हा, म आळदी कुंकाला ते येत असतील की.
हो, हळदी कूंकायला येतात ना.
हा हा, मग ते गाठ ठी वगैरे घेतो बघा आपण, आदल्या दिवशी म्हणजे आल्या दिवशीच असं अ दोरे करून ठेवतो ना पोटात.
आांल्या दिवशी कुठं ठेवतो,,, पुजेच्या दिवशी ठेवतो ना, जेवता त्या दिवशी.
दुसऱ्या दिवशी,, एकीकडं काय आदल्या दिवशी होत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी करतेत म्हण,, पण आदल्या दिवशी पण असं करून पोटाात ठेवतो ना असं,, सगळीकडं पद्धती वेगळ्या असतील मग.
हो हो बरोबर. आमी कसं करतो,, जेवता त्या दिवशी पूजा होती ना आपली
हा.
त्या दिवशीच मग हे करतो.
हा,, दोरे घेऊन मग पोटात ठेवता का समोर असं तिन?
समोर ठेवतो समोर,, हम्म.
बरंय की मग काय.
हो.
काय तुमच्याकडं पहिला
हां.
त्याच
नैवेद्य आपलं हेच वरण भात भाजी पोळी.
आदल्या दिवशी आदल्या दिवशी, आल्या आदल्या दिवशी.
आदल्या दिवशी पण तेच करतो आम्ही.
हा
हम्म.
पोळी भाजी भात वरन आ.
हो हो.
हा हा हा, एकीकडे म्हणजे लाडू किंवा काय तर असं वेगळं वेगळं असं ना खीरं,, किंवा पापड,, हा तशे.
होऽ हम्म.
ते पद्धत म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलीय, हे होतं.
हो
हां. अजून काय म्हणत मग?
बाकी काय नाही, बरंय सगळं.
हा हा,, म आदल्या दिवशी येण्या दिवशी की आजूबाजूच्यांना बोलवता का की
नाही नाही,, दुसऱ्या दिवशी हळदी कोंकालच बोलवते. येत्या दिवशी आपलीच गडबड आसते त्याच्यामुळं मग नाही कुणाला बोलवत.
गडबड आस
हम्म्म.
आ सगळ्यांना बोल
जागा पण लहान आहे ना, त्याच्यामुळं मग सगळंच बघावं लागतं आपल्याला.
हम्म आवाज, आवाज कट होतोय.
हॉलमध्येध्ये लक्ष्म्या बसवता का देवाजवळ.?
हॉलमध्येच,,, गणपती लक्ष्मी हॉलमध्येध्येच कारण बाहेरचे लोकं येतात, देवाला शेवण्यापेक्षा मी हॉलमध्येच बस बसवते मी पण.
हा बरोबर आहे ना, आणि एंट्री ला पण छान वाट त्या असं बघणार्याला.
हो,, मी हॉलमध्येध्येच बसवते. हम्म्,, आणि देवघरात कसं आपण सवळ्यातलं वगैरे असतं मग तीथं नाही ये करत मी.
हा हा हा बरोबर, आणि आतमध्ये जेवायला हे ते वाढायला पण चां आतमध्ये बरंय.
बरं हो,, बाहेरच्या बाहेर दर्शन घेऊन गेले तर आतमध्ये आपलं आपलं चालू राहतं कामं.
चालू राहतय हो, अजून ते दर्शन घेण्या सोडतले आदल्या दिवशी सगळी कामं जास्तच असतय
भरपूर असतं तेच ना.
हा त्यामुळंच.
हम्म हम्म.
मग
बाकी काय नाही, ठीक आहे सगळं. हो झाला,, केलं होता सकाळी
हा हा.
हम्म.
मग फोटो बघ
बघितले ना.
हा हा,, हा छान झाले.
हम्म्म.
मग काय नाही.
ह हा
हो,, कोणाकोणाचे पहिल्या शुक्रवारीच येते ना. तसं आमच्याकडं महालक्ष्मी, गणपतीच्या दिवशी येतात. गणपती आणल्यावर, हम्म.
कधी ये तुमच्या?
गणपतीच्या वेळेसच,, आपल्या येतात नेहमीच ते,, गौरी गौरी येती त्या दिवशी.
हा, काय एकेकाकडं जे तांब्यावरची लक्ष्मी आहेत ना, बसून बसलेल्या लक्ष्म्या ते येतय पहिल्या शुक्रवारी.
अच्छा.
आमच्या आजीकडं वगैरे आणि आमच्या मावशीकडं वगैरे पहिल्या शुक्रवारी येतेत.
हा तेच कायी काही ठिकाणी पहिल्या शुक्रवारी येतं,, हा हा बरोबर.
च्या कागदाची पूजा करतो की तेव्हा,, ज्योतीची, मग ते ते महालक्ष्मीचीच पूजा करते ते एक लक्ष्मी ये ती मोठी. माझ्या बहिणीच्या घरी पण तसंच आहे.
हा तेच मी ऐकुन ये असं एक लक्ष्मी येते शुक्रवारी.
हा पहिल्या शुक्रवारी येते भाद्रपद मधे. मग पहिल्या शुक्रवारी हे श्रावणात येते पहिल्या शुक्रवारी.
श्रावणात हो
हा पहिल्या शुक्रवारी किती का चार येईना का पाच येईना का, मग पहिला मोठ ठी लक्ष्मी येतेय.
हो हो
मग बसुन मग त्या दिवशी पण पुरणपोळी वैगरे नैवेद्य वैगरे असतय.
हो हो.
स आपणस करतो
हा हा हा.
हा हा, आणि मग गणपती वगैरे बसल्यानंतर,, हां हां आणि त वगैरे तर दगडावरचे लक्ष्मी आहेत असं दगड गोटेगोळा करून त्याला रंगवून वगैरे करत्यात की.
वेगळच आहे ते.
हा तसे,, आणि कि तुम्हाला
हम्म.
सुगडांची पण ऐकलात कदी?
हो आयकुन आहे ना असं, अ आयकून आहे ना.
हा सुगडवरचे पण आहेत आमच्या हा हा. भावाची मुलगी,, हा हा
हम्म
जा
तिच्या घरी सुगडाच असते.
ते सुगड स्वतः आणायचं, रंगवायचं सुगड.
हो हो
मग प्रत्येक वर्षी वेगळं वेगळं सुगड घ्यायचं काय एकच?
ते नाही कधी विचारलं मी, पण नेहमी नेहमी बघते ते सुगडावरच असतं तिचं.
हा वेगळं वेगळं असतील बहुतेक.
हा.
कारण पुन्हा वर्षभर त्यांना ठेवणं पण हे एक आहे की असं सुगड काय पण होऊ शकतं की,, मग बहुतेक त्यांनी दरवर्षी आणून रंगवून एक एक जण हळदी कुंकाने रंगवतेेत,, एक हळदाने आणि एक कुंकाने,, किंवा एक एक जण पांढरं कलर देतेत, ते डोळे वगैरे काढतात अशे.
बरोबर हो.
हा तसे बघितले मी आणि एक एक तरी तांब्या पितळ्याचे असं मुकुट असतेत ते.
हो हो. पितळ्याचे असतात ना, ते पण पाहिले माझ्या काकूकडे आहेत तशे.
हा हा, पण शाडोचे चांगले दिसत ना.
शाडूचे छान वाटतात.
छान वाटते आणि, म्हणजे त्यांचे डोळे वगैरे असे आकर्षक वेगळेच वाटतय ते.
हो, तुम्हाला आता या वर्षी नवीन घ्यावं लागतील ना?
हो बहुतेक, लग्न झाल्यामूळं, कोण तर द्यावं लागतं कारण की आपण आणि मागायचं बी नाही मग.
हो तेच ना.
आईम म्हणजे, हे म आपल्या तोंडाने मागायच स्नेह लक्ष्मी द्या म्हणून,, ते मना त्यांच्या मनात यावं.
हा हा.
गवर कोणतर द्या म्हणून.
बर बर. हम्म.
मला पण एक म्हणजे मूंजी झाली होती मुलाची त्यावेळेस आईने दिल्या होत्या घेऊन तनी
हा हा,, कुठं पुण्यातच घेतलंत वाटतं तुमचे लक्ष्म्या
पुण्यातच घेतलेल्या भावानी
हा हा हा, छान आहेत ते मुकुट वगैरे
हो
मग तुमचे हे जाऊ घेतले नाहीत का तेव्हा मग
हां
तुमचे जाऊ घेतले नाही, जावंच्या मुलाची पण मूंज झालेली होती ना
पण आम्ही एकत्रच बसवतो ना अजून,, वेगवेग ळ नाही काही करत,,, हम्म माझ्याकडे हो
नाही एक एक जण आता,, आता ते मामी वगैरे आहेत ना तिकडचे बेमळाचे आता त्यांची मुंज झाल्यानंतर त्यांनी वेगळं घेतलं ना, असं म्हणते मी असं
त्यांनी घेतलय वेगळे पण इथं अजून तिने काही केलं नाही,, तेन जाऊ म्हटली मी अजून, एकत्रच करू म्हटलं मी आपण म म्हटलं ठीक आहे
मग पहिल्या तुमच्या वेगळ्या लक्ष्म्या होत्या काय?
पहिले हा पहिले पण अश्या दिलेल्याच होत्या यांच्या मामीने दिल्या होत्या.
हा.
हम्म.
पहिलं तुमचं लग्न झाल्यापासन ती बसवत होता तुमच्या लग्नानंतर दिलेलं का?
हो हो दिल्या होत्या ना त्यावेेळेस पण.
आणि मग पहिला ती बसवत होतात मग मुंज नंतर दुसरं घेतल्यात?
दुसऱ्या हो हो.
हा हा मग मला काय वाटलं पहिला लक्ष्मी नव्हत्याच का म्हणजे नंतर बसवाला अस.
नाही होत्या माझ्याकडं पहिल्या सासूबाईंच्या होत्या त्याच्यानंतर आमच्या लग्नाच्या वेळेस परत आमच्या मामींनी घेऊन दिल्या यांच्या मामींनी
आता हे आमच्या घरात असलेले खूप जुने आहेतेत असं त्यांचे सासूब्यांचे असे
जुनेच आहेत ते खूप जुने आहेत.
हा खूप जुने आहेत. पण अजूनपर्यंत चांगले तशा करत्या
हो, हो.
हा.
हम्म. ते व्यवस्थित ठेवलं तर राहत चांगलं.